हा ये
हा हा येतोय.
बरं. काय झोपली का पोरं?
नाही आहेच जागे बारा वाजुपर्यंत जागे असतात पोरं. लवकर झोपत नाहित आमच्यात.
बापरे.
बारा साडेबारा वाजतोय आम्हाला. एक वाजतोय.
हा हा. मग सकाळी उठतात का लवकर शाळेच्या वेळेत?
हा उठतात. शाळा काय त्यांची साडेदहाला हाय.
हा तिकडे कोल्हापूरकडं टाइम लेट आहे.
हम्म. आठ वाजुपर्यंत उठवतो.
हा, हा.
हम्म. आम्ही उठतो सातला. मी उठ हा सात वाजता उठतो. जरा पाणी तेन. हम्म.
पाणी येतं का दररोज?
हो, नाही चार दिवसांतन एकदा येत पाणी इकडं. रोज येत नाही.
हो का.
हम. उद्या येणार आहे पाणी. पाणी आलं तर लवकर जरा उठतो. साडेसहाला पाणी येतय. सहा, साडेपाच वाजता तेन उठतो.
अ साठवून ठेवांव लागतं का, टाके वगैरे भरून?
होय. टाकीतून भरून ठेवाय लागतंय.
आमची इकडं नाही दररोज येतं आमच्यात.
हम. ते बराय रोज येतेय. आमच्या मम्मी त्यांच्याकडे बी येतय, रोज येतय तिकड बी पाणी. इकडंच जरा प्रॉब्लेम आहे पाण्याचा.
हो, आणि बोरिंग आहे त्याच्यामुळे, काही टेन्शन नाही.
आमचं बोर नाही. सगळं याचं चावीचच पाणी. साठवून ठेवतोय सोडा पाणी. भरून ठेवतोय जास्त.
हा हा. एवढ्या लोकांना पुरतं का?
हा पुरतय की. खाली पाचशे लिटरची टाकी आहे. वर हजार लिटरची आहे.
हा.
परत भांड्याला एक दोन टाक्या आहेत. असं आहेत भरपूर.
हा. नाहीतर लागत्यात नाही भरून ठेवाय.
हम्म. भरून ठेवाय लागतंय. सगळं ठेवतो. पाणी आल की नाही जरा दुसऱ्यांचं एक चावी हाय इथं जवळच. त्यांची चावी रिकामीच जात्या.
हा.
त्यांची एक चावी, आमची एक चावी घेऊन दोन्ही चावीच भरुन रिकामं
हो हो. नाही, हो ना. एवढ्या म्हणला लागतं दोघांचं एकाचं होत नाही एवढं.
हम्म. एकांच होत नाही. एक थोड दिवस गेल तर, एक तासभर असतय की.
फक्त?
होय एक तास भरच आसतयं पाणी. तासभर तेवढच येतंय जास्त वेळ येत नाही.
हा हा.
बघाचं आणि एक थोडं. वर्षभर गेल की ना घर जरा सुधारून घ्यायचं त्यात आणि बांधायच चांगलं.
हा.
मग तवा बांधल की नाही बोर बी मारायचा.
हा बोर लागतोच आहो म्हणजे पाण्याचा प्रॉब्लेमच हां.
त्यात आम्हांला मारुया मग तिथं कसं गल्लीत कोणाच बोर नाहीय ओ.
नाही.
नाही जास्त करून कोणाचं बोर सगळ्यांच्या चाव्याच आहेत.
नाही ते बोर न बी काय सगळी जमीन खिळखिळी होती पुण्यात काय सगळ्याकड बोर आहेत. ते बरंय नसलेला चांगलं पण
हम् जास्त नाही तिकडं बोरिंग जास्त नसल्यामुळं काय पाण्याचं हे नाही. आलं तर यायचं येतं नाही तर मग फिल्टर च आणून प्यायचं मग यायचं.
हो नाही काय म्हणताय ते बोरिंग पण जास्त घेतलंय का मग ते भूकंपाचं प्रमाण वाढतं.
होय त्याच्यामुळे सगळे तर सगळ्यांनीच बोरिंग चालूच करायला लागलेत सगळे.
हा आणि त्याच्यामुळे मग हे घर असं जमीन एकदम हे होती ना प्रत्येक ठिकाणी. ने छिद्र खाली पर्यंत पाडायचं एवढं मोठं.
हम्म. आणि त्याशिवाय पर्याय बी नाही जास्त पाणी बी कस चावीला येत नाही.
हो.
ते काढल्या शिवाय पर्याय नाही.
पुण्यात तर कॉपोरेशनची परवानगी घ्या घ्यावी लागते बोर घ्यायला आता.
हा परवानगी इकडे बी घ्यायला लागते सोडा. परवानगी घ्यायला काढायला लागते. काढूनच मगच पाणी इक.
हो आपल्याला तरी पाणी लागतय आमच्या तिकडे गावाला तर मग काही ठिकाणी लागत आणि काही ठिकाणी लागत नाही पाणी.
हा देखी खेडेगावात जर लागत जास्त करून. म्हणजे जास्त हे असलं की नाही पाणी लागत नाही मग.
हा तिकडे पाण्याचं प्रमाण पातळी कमी आहे ना.
हम्म पातळी कमी असली का नाही मग लागत नाही बोल मारून बी उपत नसल्या.
हा तसच होत चार चार फेल जातात एवढे पैसे घालून. पाणीच लागत नाही आणि इकडं काय कुणाला जमिनीतलं कळतं माझा तर विश्वासच नाही.
अस विचारून मार म तेच्या वरण हे .
अहो ते तरी पण नाही लागत. तेवढं म्हणजे विचार आणतात ते पण त्यालाच काय माहिती एवढ्या जमिनीत किती पाणी आणि काय काय.
हम्म.
आणि आता काय सगळं अंधश्रद्धेवर चालू आहे.
होय अ सगळ् किती छान.
हा.
हम्.
कशावर ही विश्वास ठेवायचा.
हम्म. एकेकांना ते कसं नारळाचे नारळामुळं करतात त्याच्यामुळं होतंय. असं काय तर हाय. वेगवेगळे प्रकार सगळीकडं आता तर मशीन आलंय सोडा मशीनमुळे कळते. आता मशीन आलंय.
आलंय का
हा आलंय की मशीन खाली जमिनीपर्यंत पाणी केवढं हाय आपल्याला कळायसाठी ते मशीनच हाय. ते कुठं हाय ते, हा मशीन कळतेय. ते चांगलं आलंय मशीनचं
हो
हं हं त्याच्यामुळे कळतंय लगेच पाणी कुठं हाय का नाही.
माझे पप्पा तर आर्मीत होते बिलकुल विश्वास ठेवत नव्हते ते काय करायचे स्व तःच्या मनानेच घ्यायचे आणि लोकांनी विचारलं का पाणी लागलं की कुणाला विचारलं. ते म्हणायचे मलाच कळतंय तुम्हाला बघायचं का
होय तसं असतं सगळं एकेकांना ना विश्वास बसत नाही, करून मला बी नाही असं जास्त मी श्रद्धा देवांवर ठेवतो फक्त स्वामींचं एवढं करतो मी तेवढं जेव्हाच जास्त म्हटलं तर तर जास्त दिवस असं कसं हे तेवढं लक्ष
हो ना असले बाबा महाराज हा ते असले बाबा महाराज हे तर सगळे भोंदूगिरी
हम्म तसं विचारून तेन केल्याल तेवढं काय पटत नाही जास्त स्वामींच्यावर विश्वा स्पष्ट हो
हो स्वामींच करतात बरेच जण मी पण करते स्वामींच
हा स्वामींच चांगलंय त्यांचं केल्यापासून जरा हाय चांगलंय.
हा हा हा
उपवास दर गुरुवारी उपवास धरतो. उपवास पण गुरुवारच आणि पूजा मांडतोय दर गुरुवारची. स्वामींचे नंतर भाऊयेत जाऊ बाईचं मग डिलेव्हारी झाल्यानंतर मग सात दिवसाचं पारायण करणार हाय.
हा आता स्वामींच
हम् पारायण सात दिवसाचं करायचंय स्वामीचरित्राच चर स्वामीचरित्राच मग काय
त्यांना उपवास धरावा लागतो का.
हा ते त्या उपवास नाही धरला चालतंय दिवसभर काय तर म्हणजे लसूण, कांदा हे खायचं नाही त्यात
हां हां हां
आपण जे पहिला खातो ना तेच सात दिवस खायला लागतंय. म्हणजे त्यात काय हम्म व्हेजचं
हा हा तुमच्या घरात तर सारखं नॉनव्हेज असतं मग
म काय करायच त्यांचं पर्याय नाही, आपली बाजुला करून खायचं मग
हा हा
तर त्यांनाला बोलून मग त्यानी बघायचं सात दिवस असं पाहण्यासारखं त्यांनी पाळणार नाहीत ओ
हो हो
पाळत नाहीत तेवढं जास्त
हा ना नाही ते सगळंच गोंधळ होतं शिवता शिवत होते ना सगळं हा.
त्यामुळे ते पाणार नसणार म्हणी नाही कि त्यास नी जास्त बोलत बसायच नाही आपल्या हो तर तेवढं शोध्या प्रमाण करायचं.
हा- हा नाही बरं ये तुम्हाला करू तरी देतात.
हम् करून देतात करायचं सगळेजण मानतात आमच्या सोडा सासरे पण मानतात आमचे स्वामींना. मी आमचे सासू- सासरे, सासरे बी दर गुरुवार धरतात. मी एकटेच धरते असं नाही, सासरे बी धरतात आमचे
अ कधी अक्कलकोटला गेलतात का?
हा गेलंत जाऊन आले अक्कलकोट ला जाऊन आले, एकदा ट्रीप काढलेला आम्ही आक्क अक्कलकोटला परत तुळजापूरला आणि पंढरपूर ला हे तिनी एकाच साईडलाच येते ना.
हो आमच्या तिकडचं येतं ते, आम्हाला तर जवळ असून आणखीन जाणं झालं नाही.
तसचं असतंय ज्यांच जवळ असते त्यांनाच मिळत नाही बघायला.
आम्ही कोल्हापूरला दोनंदा अ दोदा- तिंनदा आलोय.
अं, हु.
म्हणजे लांबच्या देवांचा अट्रॅक्शन असते, आपल्या जवळचे तशेच सोडायचे
ते म्हणता कि काखेत कळंस अन् गावाला वळंस
हो तसंये तसा प्रकार आहे.
जवळच असते तर ते भेटत नाही, आणि लांब- लांबच बघून होतं.
हो लांब ला आता चला ज्योतिबाला चला अन् बाळू मामाला
इथं दर्गा आहे म्हटलं क नाही, लांब लांबचे लोक येतात दर्गाचे टाइमला ह्याला उरसायला. दर्शन घ्यायला वेळेला आणि आम्हालाच जायला मिळत नाही तिथं.
हो ना आता तुम्हाला घरी एवढं करायचं असतं सगळं.
कामतून आसं त्यामुळे की नई आम्हाला जायलाचं मिळत नाही.
हा -हा.
गेलो तर मग गुरुवारी जाऊन जरा येतो, म्हणजे मलिदाचा निवद विवद देऊन पाया बिया पण म्हणजे दुसऱ्या दिवशी जायला मिळत नाही ना, पावने- बिवने येत्यात परत घरात कामं बी असत्यात.
म ते उरूस शुक्रवारीच असतो काय?
हा शुक्रवारीच असतो, गुरुवारी मलिदा असतोय शुक्रवारी उरूस असतोय.
ते मलिदाच छान असतं आ बरं
हम, गहु हे खपली गहू असते ना आपलं खपली गऊ काय करायचं, भाजयचं जरा चांगलं. नीट करायचं स्वच्छ नीट करून भाजायचं भाजून नई का नाइ मोठं -मोठं दळून आणायचं, लई बारीक पिटा वाणी दळायचं नाही.
हा,
असं जरा मोठं -मोठं दळून द्या म्हनायचं मलिदा ला पाहिजे, म तेन् देत्यात दळून व्यवस्थित. म ते दळून घ्यायचं, म दळून आणल्यानंतर म कि नई मिठ घालून नाई कणी पीठ मळायचं. आपण असं कसं जाड -जाड करायचं, आपण त ह्याला करतो ना ते चकलीला हे काय ते शंकरपाळ्याला पिठ लागतो की जाड तसं जाड -जाड लाटून बि भाजायं आर्ध कच्च भाजायचं, आपण कसं बी भाजलेलाच अस्तेय.
हो,
जरा भाजून घ्यायचं खवलं चांगलं भाजून घेऊन सगळ ते भाजून म असते तवाच ते बुकणा करून घ्यायचं जरा हातानं. मग नंतरन त्यात गुळ वेलदुडं हे तेन घालून मिक्सरला लावून घ्यायचं छान होतंय.
हो का, मिक्सरला लावतात?
आ नाही हा फक्त पीठ तेन मिक्सर ते हे आपण चपाती करून घेतलेलं असते ना जाड जाड ते सगळं मिक्सरला लावून घ्यायचं समदं, चांगलं लावून घेतलं क ज जरासं साखर आणि वेलदुडं हाय की नाय मिक्सर लावून घ्यायचं, ते जरा घालायचं परत त ह्याची फुटाण डाळ
हम्म.
फुटाण डाळ जरा घालायचं गुळ, वेलदुडं. हम्म हा तूप आपण वरनं घेऊन खायाचं, त्यात घालायचं नाय सगळंच घातलं की नाय खराब होतंय. कुणाला आवडतंय कुणाला नाही आवडत असं होतय ना मग.
हो, माझी स्कूल ना ते पिराच्या तिथं जवळ होती ना.
हम्म.
तर ते लोकं यायचे मलिदा घेऊन, मग आम्हाला प्रसाद द्यायचे तिथं स कुल जवळ असल्यामुळं, ते इतकं आवडायचं आणि ते माझ्या आईला माहितच नव्हतं कसं बनवायचं.
करायचं परत खोबरं असतंय वाळलं आपलं, खोबरं जर किसून बारीक खोबरं जरा टाकायचं, थोडं गुळ कापून खिसून टाकायचं, गुळ बी मिक्सरला लावलं की नाय लई चिकट होतंय ते. फक्त चपाती जे केलेलं असतंय ते तेवढंच मिक्सरला लावायचं.
हा हा हा.
मग गुळ तेन हाय की नाही आपण चेचून किंवा किसणीने किसून जर टाकलं तर बी चालते. म किसून तेन टाकायचं, खोबरं वाळलं मस्त लागतंय त्याच्यात किंवा दूध तूप कोण बी ह्याच्यान खातंंय, दूध तूप घालून खात्यात.
हा, तुम्ही दरवर्षी करत असताल?
हा दरवर्षी करतो, परत त्यानी ते पीर बसल्यावर बी करतो की आम्ही.
हो का?
हम्म पीर बसल्यावर बी निवद द्यायला लागतं ना, तवा बी म‌ ती करायचा.
चांगलंय बाय सगळे सण साजरे करतात तुमच्यात. तेच एकत्र फॅमिलीचं हेच फायदा असतो, आम्हाला काहीच करणं होत नाही आणि काही माहित पण नाही, आता विसरावी पडल्यासारखं झालंय सगळं.
हा ते सगळं तुम्ही तिकडं बाहेर आहे ना त्याच्यामुळे सगळं विसरल्यावानी झालं असेल.
हा आणि आमच्या सासूबाईंना पण आवड नव्हती, त्या पण काही एवढं करत नव्हत्या.
हा पहिलं पिण आपल्या यांच्याकडं पाहिजे, त्यांच्याकडनं आपल्या शिक ल्या शिकायला मिळतंय.
शिकायला मिळ
आमच्या घरात कसं सगळी करतात, आमची सासूबाई तेन पहिला त्यानी सांगायच्या अगोदर मला लग्नाच्या अदोगर सगळं येत होतं.
हा.
कुठलं येत नाही असं नाय सयंपाक, धुणं, भांडी घरचं काम
हा हा हा.
सगळं पहिलाच येत होतं, मग त्यामुळं ते आम्हाला काही जास्त शिकवायला लागत नाही, आम्हाला हम्म, त्यानी म्हणतात सगळ्यांना सांगतात एक काम शिकवावं लागलं नाय, आपल्या आपल्या मनाने सगळं करत्या म्हणून.
हा हा हा.
बोलतात चांगलं.
हो नाही सगळं केल्यावर आता म्हणणारच ना.
हम्म पहिल्यापासूनच नाही आम्ही लहान असल्यापासून कसं आमचे मम्मी तेकनाही वाळ मासर मिळत्यात. त्याच्यात जेनी बांगडा तेन असं वाळ्ळी मच्छी ते विकत होती मम्मी आमची मग अस दिवस कुटतर बाहेरच जायची होती मग मोठी बहिणी आम दोघांचे लग्न झालती. लहान मीच की मग घरात मग मम्मीत का घरातले त्यामुळे आम्हीच करायच मग त्यांच्यामुळे मग त्या त्याच्यामध्ये सवय आम्हाला करतो मग घरातल्या कामांच काही वाटत नाही.
हां माझ्या काही नाही मम्मीकडे बाई आणि पुन्हा सासरीे आल्या सासू करायची सगळं. ते काही मला कामाचं हेच नाही.
हो ते आमचं आमची मोठी बहीण आहे की तिला वे असत जास्त काम देन समज नाही जास्त लोक असल क नाही. करायला जमत नाही आणि कोणतर जास्त आलेल की नाही ते कसं करत एक दोन माणस